हा बोला की.
हा आवाज येतोय काय?
येतो येतो येतोय बोला, हम्म.
काय बोलायचं ते समजत नाही. सुटे हिला पण लागतय का अ अ असं रेकॉर्डिंग होतं काय.
हां हां होय, मग शिक्षण, काय झालंय तुमचं.
माझं बारावी झालंय तुमचं.
होय, मी फिल्म टेक्निशियन आहे.
हा.
हा.
बारावी बारावी नंतर, पुढं काय झालंच नाही.
नाही, मग घरीच आहे आत्ता? हा हा.. आता शिक्षणाला बाई जास्तच हे हाय. सगळे नुसतं शिक्षण शिक्षण. होय, लहान मुलांपासन मोठ्यांपर्यंत.
होय आणि कुठं बाहेर इकडं तिकडं जाईल, पहिला तेच विचारतात शिक
किती झाले होय, तेच्या वरचं आहे सगळं.
आणि आपण जर शिकलो केलो तर, मुलांसनी पण शिकवायला करायला बरं.
शिक येते होय ते म्हणजे, अवघड जात नाही ना पुढं. हम्म.. आता हल्ली स्पर्धा परीक्षा, तर खूपचं वाढली. सगळे तेच,
होयस आता मुलग्याच सातवीला हाय स्कॉलरशिपला हाय.
होय.
हां.. सात अं... मग त्याला क्लास लावलय सकाळी. की अ सकाळी दोन तास असते, संध्याकाळी दोन तास असते. मराठी आपण हे सांगू शक हा, सकाळ मराठीत आपण सांगू शकतो. तो पण सायन्स गणितमध्ये जरासं. पहिल्याचं गणित आत्ताचं गणित, खूप वेगवेगळं आहे.
खूप फरक आहे होय आणि आपल्या वेळचं जे, गणित काय काय होतं ते आता काहीच नाहीये त्या पद्धत. पद्धतीचं वेगळ्या आहे सगळ्या.
स स्वरूप. आताचं बद्दलेस.
बदललंय आणि आपण काहीतरी सांगायला गेलो, की त्यांना समजत नाही ते.
हां.. मग आता ते क्लासमध्ये शिक नको तेच करत्यात मी तेच म्हणलं त्याला, आणि सकाळी क्लास असते संध्याकाळी असते.
ह..
तू बाहेर जाऊन जा म्हटलं मग घरी काय असेल, ये खांद्य वेळेस मग मी सांगेन म्हंटलं त्याला. पण ते क्लासच लावल्यापासून आता आठ पंधरा दिवस झाले लावले, त्याला वेळच मिळत नाही घरात.
नाही दिवसभर ते क्लास. हे शाळा आणि परत मग क्लास, पोरांना वेळ नाही मिळतं काहीचं.
हम्म..
अवघड आहे सगळं.
तेच कि होय मुलगी काय आता, चौथीला आहे ति तिचा अभ्यास करत. तिथं एखाद्या विचारला केले की, सांगता येते.
हा ते सांगता येते पण पुढचे, जरा टप्प्या सहावी सातवी नंत त्यांना तेचा सिलेबसच वेगळा आहे, सगळा सगळ्यांचा. मग ते अवघडंच होते सगळं.
खूपचं अवघड हून बसतय ते.
हम्म.. बगायच तरी मग आपल्याला एख हा, त्यांच्यावर चेक करते डायरेक्ट. आपल्याला येत नाही म्हणतेत मग, करणार काय ऑप्शनच नाही ना.
हा मगं शाळेत सांगताना सांगितलेत, यु युट्यूबच बंद करा म्हणून सांगितलेत.
हम्म हम्म हम्म बंदच करा तुम्ही वापरूच नका.
मुलं तेच वापरत्यात करत्यात मुलास्नी सगळं ते पेपर तेन हे त्याच्यावरच अभ्यास तेन असतंय मग तुम्हीच जास् ते मोबाईल घेऊन बसू नका म्हणजे मुलं घेऊन बसत नाही म्हणत्यात.
हुं हुं हुं.
हम्म.. मग ते अपसरत्रच म्हंटलं. तू ट्युशन लाव म्हटलं आणि, तू क्लासमध्ये गेलास. सांगत म्हंणल काय हाय काय नाही, मग एखादं वेळेस आणि आप आपण बी जवळ बसले की, आम्हाला बी समजतंय अभ्यास म्हणजे काय. कसं असतंय गणित हे ते पहिल्यात. हा तिला नाही बसली ती. ती म्हणजे कसं ला जात वसगड्याला जात कोलपूरला इिथ घातलं नाही जव मी वसगड्याला घातलंय ना. मग तिला म शाळेत न येणं जाणं दोन टिफिन म्हटलं ग त्याला लई लोड होतंय ते. हा सकाळी लवकर अं हा मग गेल्यावर्षी ब-बसलेली ती मग ह्या वर्षी जरा लोड हु त्यांना मग मी नकोच म्हंटलं आणि सारखी कसं अं प्रवास होतय ना ते लांबचा प्रवास इथनं कोडा चिंचवडापासून ते व सगळे जोपर्यंत तिला असं ते प्रवास लई होतंय आणि तिथं जाऊन शाळेत अभ्यास करायचं तिथनं आणि परत ते शाळेचं तास ते मेन हा.
वय हात
मग ते, हा म्हणताना तिला ते झेपलं नाही म्हणताना मी राहूदेच म्हंटलं तू करूच नकोस.
करूच नकोस राहुदे होय. आता असतयचं ना कितवी पाचवीला पण असतंय का? पाचवी सहावी पर्यंतच ना?
अम हा होय.
हुं हुं हुं आता काय पहिली पाासून सुरू झालंय. हा. आता सगळ्यांनाच आहे त्यामुळे काय टेन्शन नाही. कधी पण बसवलं तर चालतंय पोरांना ज्यावेळी व- ए- योग्य वाटंल त्यावेळी बसवलं तरी चालतंय. हम्म पण छान आहे ना ते जरा जनरल नॉलेज वाढ ते चांगलं आहे वाढतंय. पोरं हा पोरं अभ्यासू पण होतेत. च पण ज्ञान मिळतंय होय समजतंय त्याच्या त्यांच्या ह्याच्यानं आप आपल्याला पण जरासं म्हणजे लक्ष जातंय ना की काय हाय बाबा आता चायलू काय हाय. ते त्या त्या मुलांच्या ह्याच्यातनं नाहीतर ते होतंच नाही बाकी हुं.
करून बसायचं म्हणते नी. बसते मी त्यांच्यासंग आवरून कारण ते हुं हा होय हम्म म्हणदे आपुस स्वयंपाकात लागणार मग हे काय हाय ते काय विचारलं की मग होत नाही म्हणे भरा सगळं आवरून करून ह्यांच्या जवळ बसणं होतंय मग बसणं झालं की समजतंय ना ते. हुं आणि स-समोर समोर जर बसल्या तरच त्यांचा अभ्यास होताय ना अजून काय अभ्यास होत नाही नाही हे दे ते दे खेळ करत
होय. तेच तर असतंय मेन आणि म्हणत्यात नाही बसलं.
हा अ सगळं काही पण झालं केलं की आईवरच होय.
काय सगळंच बघायचं. हे पण ते पण आता नाही. लहान मुलांना पण आले म्हणतात, छोट्या प्ले ग्रुपला. त्याना, त्यांना पण असत्यात म्हणे परीक्षा.
होय.. हा हो असतं की तर, मी म्हणजे आमच्या बाजूला आहे. त्यांना मी बघितलं आज त्यांना पण ते पेपर असत्यात मी म्हणजे असं, हा असत्यात सगळेच असतात ना मज्जे आदलेमधले गाळून ओळखून दाखवायचं परत छोटी लिपीतली मोठी लिपीतली रेषा ओढायची. त्यां चिंदे असं सेम सेम करायचं हा.
छान आहे पण ह ना काहीतरी, वेगळं छोट्या मुलांना पण त्यात न.
तीन झाडे दिलेले असत्यात मग, ते मेजायचे खाली थ्री लिवायचं.
हा हा हा.. होय बघा की आता, आपल्याला आता. ती नंतर होतं, पहिला आणि आ आता लहान मुलापासूनच सुरु झाले. हम्..
ला आपल्यापेक्षा तर मुलं हुशार आहेत खर ते मुलंच
हुशार आहेत होय पट्टकण अनिल खूप ऍक्टिव्ह असतात आत्ताचे सगळेच हा
हम्म.
सगळं माहीत असतं त्यांना.
ते घरातले बघून करून बोलून करूनच, ते सग अ शिकलेले असतात ना.
हम्म होय होय तेच ना. हुशार असत्यात बाकी.
बाकी आता मुलगी आल्या. ती हे कराय लागल्या, तिला खायला पाहिजे झालंय. बटाटा वेफर्स तळून द्याय लागल्या, मी खा- खाणार आता.
करते काय?
होय करतेय तिला पाहिजे असेल तर करतेय एखादाळेस मी बाहेर तेन गेले केली की कांद्यात कांद्यात हो.. एखाद्या वेळेस कोशिंबीर करायचं, कांदा चिरून ठेवायचं. तांदूळ निवडून ठेवायचं, हा करून देत. हम्... एखादं वेळेस मनात आले की करत्या. हा.. होय.
आपण पण तिकडं कुठं करायचो, नाही मम्मी लय कंटाळायचो.
मनात आलं की करते नाही आलं की, मी करणार नाही झालं मग तितण मग.
झालं.
हा हा काय पण करा, आणि ज्या वेळेस इच्छा असेल. करणार आणि आम्ही ज्या वेळेस काम सांगल तर नाही करणार.
नाही होय तसंच होतंय, आता माझा पण मुलगा हाय दोन वर्षा. बघायच आता तिसऱ्या वर्षी घालायला लागत ना त्या अंगणवाडीत किंवा अडीच वर्षानंतर घेत तात पण तू बसायला पाहिजे. मुलं तर बसताय नाही बसताय ते काही कळतच नाही.
हा हा तरी सुद्धा ना मुलासनी अ त्याला ना असं टीव्हीतल, आले केले की हिला इंग्लिशमध्ये हे काय.
सगळं बोलतोय आता तो, होय सगळं माहितीय त्याला ते आताच. त्याला सगळं कळतंय. हम्म...
हम्म.
आता पासनच तयारी होत्या.
तेच कलर कायं असं कसं, सगळं विचारायचं करायचं सांग. म्हणजे आता जर, सवय असलं ना मुलासनी. पुढे होत नाही, एक एक मुलं एवढे शाळेला जायला रडतात.
हम्. रडत्यात आता आता जर जात्यात न सगळी, मुलं जरास खरं आता शाळेला जायला म्हण. त्यात मी जाणार जाणार म्हणून, बसत्यात आता पोरांचं बघून.
शाळा सुट्टी असल तरी बी तो बॅग अडकून बसतोय.
होय ना, हां.
हा.. होय. हम्म..
मग बाकी हातात
हा थोडा वेळ ना आता झाडू तर मारायचं, आता पोरगी हं.. कराय लागल्या ती थोडं.
हम्म हम् हम.
मग आता कपडे काढून घ्यायचं. झाडू बिडू मारायचं मग, नंतर न स्वयंपाक चालू करायचं.
आणि मोठा मुलगा आहे काय, तो कितवी आठवीला हाय काय?
आ... सातवीला हाय.
सातवीला अच्छा, हा हम्.. त्याचा पण अभ्यास भरपूर असेल हेना. हम्म..
शाळेसनं आता चहा तेन पिला, हातपाय धुतलाय आणि आता इकडं तिकडं करायचं आणि साडे सहा सात वाजता म्हणजे ना क्लासला, ततनं यायचं साडेआठ नऊ वाजता.
हम् हम्म हम् हम हम...
तिथून जेवायचं ते झोपायचं, सकाळ आणि मगं साडे हा, सकाळी साडे सहा. सा ला म्हणजे आम्ही, उठून आंघोळ बिघोळ. करूपर्यंत साडेसात ते जायचं.
होय आणि ते टाइमिंग होत
अं हम्म. हा तिथनं मग नऊ वाजता यायचं, म क्लासनं भराभरा जेवाय कारण एक एकदा मी चालते त्याला. हा हो गडबड असत्या, साडेनऊला म्हणजे जायला लागतंय ना. तो नऊ वाजता येतोयच क्लास या क्लासमधून.
अरे बापरे.
अं मग नऊ वाजता आला की, कपडे बिपडे घालून करूपर्यंत त्याला वेळ होतंय, मग तवरका मी त्याला ताट करून मी त्यालाच चार ते मग चारत चारत त जे कपडे घालायचं. परत त्याजे हां वेळापत्रक सग सगळनुसार ते वह्या पुस्तक सगळं काढायला पाहिजे. तवरका मग दहा मिन दहा मिनटं कमी अस मग बाहेर जातं.
हम्म. बर बर चालते, मी करते हा.. परत तुम्हाला फोन.
हा हा.. चालतंय, हा हा.. चालतंय उद्या करा मग. चालतंय हां हां... चालतंय बाय हां..